हॅलो.
तुमचा आवाज खूप बारीक येतोय.
तुमचा आवाज मला कमी येतोय. हॅलो,
आता येतोय का व्यवस्थित.
हा येतोय बोला.
काय करताय?
काय बोलताय?
हॅलो,
हा बोला.
मी पण बसली आवरला आताच जेवण वगैरे झालं का.
हो झालं. आवरला आत्ता नी मी पण बसले.
हो का काय बनवली भाजी?
हो भाझी आज. ब स आहे ना. काय बोलताय?
भाजी काय बनवली म्हटलं.
भाजी आज मुगाची भाजी हा मुगाची.
रेसिपी सांगू शकता?
हा आपण नॉर्मल अशी करतो तशीच कांदा टोमॅटो
हो का अखे मुग डाळ भेटती ती.
काय बोलताय?
आखी मुग का डाळ केली.
नाही नाही अख्खे मुग.
हो हा,
हा,
मुल.
काय शाळेत. बोला काय बोलतय.
आवाज नाही येतेताई तुमचा.
तुमचा पण आवाज कमी येतोय.
हो ना तुमचा पण खूप कमी उऊ राहील.
बोला येतोय ना आता.
आ,
येतोय ना आता.
खूप कमी येतोय.
हा हॅलो, हॅलो. हॅलो, हॅलो. हॅलो. हॅलो
हॅलो.
हॅलो. हॅलो हॅलो. आवाज नाही येत. हॅलो
येतो का आता?
हा येतोय, बोला आवाजच गायब झालेला तुमचा.
तुमचा पण ब्रेक होऊन जऊ राहिला आवाज सारखा.
हा काय.
काहीच ऐकायला येत नाही.
मला पण आवाज नाही येतं तुमचा.
खूप एकदम बारीक, ऐकायलच येत नाही काय बोलता ते.
हां.
ब्रेक होन जाऊ राहिला.
हा काय.
हॅलो.
हां बोला.
तुमचा आवाजच ब्रेक होऊन जातोय.
काय बोलताय.
म्हटलं आवाज ब्रेक होऊन जातो.
तुमचं नेटवर्क, हां बोला.
म्हटलं आवाज सारखा ब्रेक होतोय.
तुमचा पण आवाज नाही येत. हो मधीच येतोय मधिच ब्रेक होतय.
म तीकडच पण तसच व्हायला. हो हो
काय?
जेवन झालं का म्हटलं? आहो म्हटलं जेवण झालं का?
हो हो झालं. तुम्हाला नेटवर्क नाही का? हॅलो.
हॅलो
हॅलो. हा नेटवर्क नाही का तुम्हाला?
अ
हॅलो! नेटवर्क नाही का तुम्हाला?
हॅलो!
येतो.
हॅलो! हा मला पण आहे नेटवर्क हा बोला. हो मला पण आहे नेटवर्क. हॅलो,
हॅलो,
हा बोला? हॅलो, हॅलो,
येतो का आवाज म्हटलं.
हा येतोय बोला तर.
बोलती पण तिकडनं पण आवाज येत नाही ब्रेक होतोय मधीच.
होय मला येतोय तुमच्या मध्ये जातोय तुम्हाला नेटवर्क नाही का.
नाही नेटवर्क भरपूर इथे.
मग. मला पण आहेत.
ह मध्ये ब्रेक होऊन जातोय ना त्यामुळे काही समजत नाही बोलायला.
हा तुमचं पण तेच होतंय. बोला काय बोलतोय.